हॅलो हा येतोय का आवाज?
हो आला आता
काय माहिती नेमकं मुंबईची उंची मोस्ते समुद्रावरती तेव्हाच फोनला कायतरी होतंय.
हा ते तरच होतय. ॲप अजून प्रॉपर तयार नाय झाल्याय वाटत.
बरोबर.
हम्म.
तर पुढची माहिती सांगू का मंग?
हो सांगा ना.
मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा असे दोन वेगवेगळे भाग येत मुंबईचे.
ओके.
त्यामध्ये मुंबई जिल्ह्याला आयलंड सिटी किंवा दक्षिण मुंबई असं म्हणतात.
अच्छा.
ते पिक्चर मध्ये ऐकलं असेल तुम्ही साऊथ बॉम्बे, साऊथ बॉम्बे, साऊथ मुंबई.
हा ऐकलंय ना.
हा ते तसं म्हणतात आणि मुंबईचं एकूण क्षेत्रफळ सहाशे तीन चौरस किलोमीटर आहे. च्यामधील चारशे सदतीस चौरस किलोमीटर बृहनमुंबई महानगरपालिकेच्या हाद्दीत येतं. आणि इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.
ओके.
हम्म. मुंबईला पाणी पुरवठा करणारे सात तलाव आहेत. एक भातसा दुसरा तानसा तिसरा तुळशी तलाव चौथा विहार तलाव पाचवा मध्य वैतलमा सहावा अप्पर वैतलणा आणि सातवा मोडक सागर
अच्छा
विहार आणि पवई तलाव शहराच्या हद्दीमध्ये आहेत. तर तुळशीच लाव बोरोली नॅशनल पार्क ये ना त्याच्या जवळ तुळशी तलाव आहे.
अच्छा
आणि तीन नद्या ज्या कि दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या बोरोवली च्या राष्ट्रीय उद्याउनातून उगम पावतात. त्या दिशेन एक मिठी नदी आहे. ती तुळशी तलावातून येते.
हे.
हम्म. आणि शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जत जवळच्या डोंगरामध्ये, उगम पावते. आणि वसई जवळ, समुद्राला मिळते.
अच्छा तिथून येते.
हा. उल्हास नदी कर्जत वरून येते. खूप लांब, मोठी नदीये ती. कर्जत वरून चालू होते. सगळी मुंबईत फिरत. इकडे वसईला. समुद्राला मिळते.
अरे बाप रे. खूपच मोठी आहे म ही तर. हो
आपण त काही या्यायला
हा. हो.
ती खाडी. तीच उल्हास नदीये. जी उल्हासनगर तिकडे आहे ती.
अच्छा.
हा. एवढी मोठी होते. इथे येऊपर्यंत.
अच्छा, असंये.
हम्म.
खूपच मोठीये. माहित नव्हतं मला हे.
खूप मोठीये ती. सगळं सगळं फिरत येते ती नदी.
आपल्या देशात. भरपूर सारखे खूप साऱ्या अशा गोष्टीये. ज्या आपल्याला माहित नाहीत. त्या माहिती करून घेतल्या पाहिजे.
हो ना.
हा ना.
आता, मुंबई शहर हे ट्रॉपिकल झोन मध्ये येतं.
हम्म.
म्हणजे विश्ववृत्ती प्रदेशामध्ये येत. आणि अरबी समुद्र पण जवळे. इकडे. त्यामुळे इकडे फक्त, दोनच टाईपचे ऋतू असतात. आंध्र आणि शुष्क. आद्र म्हणजे, जेव्हा आपल्याला. खूप घुमस होते. आता माहिते. गरम होत नाही. म्हणजे चटका लागत नाही. पण गरम होतं खूप सारं. घाम निघतो.
हम्म.
तो, तो काळ आहे आपला, मार्च ते ऑक्टोबर पर्यंत.
त्यावेळेस खूप असं हे वाटत. पाणी खूप असतं हवेमध्ये. त्यामुळे थांबत चाललं. तर हवा गार लागते. जसं तुम्ही थांबाल. तसं तुम्हाला गरम व्हायला चालू होतं.
अच्छा.
हम्म. आणि पाऊस मुंबईमध्ये. जून ते ऑक्टोबर पर्यंत पडतो.
हम्म.
पण मागच्या वर्षी खूप मोठा पाऊस होता.
हम्म
मे महिन्यात चालू झाला होता डायरेक्ट ऑक्टोबर दिवाळीपर्यंत होता पाऊस मागच्या वर्षी
हो सगळेच बोलतात माझं पण खूप साऱ्या जणांसोबत बोलणं झालं. ते बोलत होते की मागच्या वर्षीचा पाऊस खूपच जास्त दिवस होता. मग दिवाळी न्यू इयर पर्यंत
ह ह ह ह ह
हो.
खूप लांबला होता मागच्या वर्षी पाऊस
हो खूपच मोठा वैताकले होते सगळे त्यावेळेस
होओ.
नाही.
बाकी तुम्हाला हे माहिती आहे का, की 'मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते'.
हा हे माहितीय.
कारण की भारताच्या दहा टक्के कारखाना चाळीस टक्के टॅक्स वीस टक्के सेंट्रल टॅक्स साठ टक्के इम्पोर्ट टॅक्स चाळीस टक्के अं काय त्याला बोलतात एक्सपोर्ट व्यापार एवढं सगळं एकट्या मुंबईमधून येतं.
एवढं आहे.
हो सगळ्या महत्वाच्या मोठ्या मोठ्या संस्थांची कार्यालय मुंबईतच आहेत. परत शेअर बाजार पण मुंबईमध्ये आहे.
हम्म
भारताची रिझर्व्ह बँक मुंबईमध्ये आहे.
हो.
नॅशनल स्टॉक स्टॉक एक्सचेंज पण मुंबईमध्ये आहे. टाटा, गोदरेज, रिलायन्स इतक्या सगळ्यांच्या मेन, मेन ऑफिस मुंबईमध्येच आहे.
हम्म त्याच्यामुळेच मग आर्थिक राजधानी ओळखली जाते.
पहिले काय एकोणीसशे ऐंशी पर्यंत मुंबईमध्ये कापड गिरण्या होत्या. त्या कापड गिरण्या जास्त पैसा त्यातून मिळायचा.
हम्म.
कापड गिरण्या खूप होत्या ना मुंबईमध्ये, मराठी माणूस आले मुंबईमध्ये ते कापड गिरण्यामध्ये काम करायचे पहिले
हो.
पण नंतर मग भरपूर बदल झाला मग आर्किटेक्चर ऑफिसेस आले. दागिने, पॉलिशिंग ते तुम्ही ऐकले असेल, अंंतरीला स्लिप्स नावाची कंपनी आहे.
हा.
ते म्हणजे मोठा एरिया एरिया येतो सिप्स नावाचा तिथे तिथे फक्त दागिण्यांचेच कारखाने आहेत भरपूर दागिने, हिरे
अच्छा
हम्म
चांगले आहे.
मुंबई राजधानी असल्यामुळे केंद्रीय लोक आणि राज्य सरकारी लोक पण हे इकडेच राहतात.
ओके
मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल आणि अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी-वाहक, मेकॅनिक प्लंबर झाले, फिटर झाले, या लोकांना खूप मुंबईत काम मिळतं, रोजगार भेटतोय, कारण जेवढी लोकं राहणारी आहेत तेवढ्या चं काम पण चालतं ना?
हो, बरोबर.
परत मुंबईत कसं... फिल्मसिटी पण आहे.
हा, तिथं आहे.
त्यामुळे भारताचे सगळे जास्त हेडक्वाटर्स न्यूजचे, पिक्चरचे
उपग्रह वाहिन्या झाल्या, सटरिट-सॅटॅरीट टी-व्ही झाले. सिरियल झाल्या, सगळ्यांचं शूटिंग मुंबईमध्येच होतं.
चांगले आहेत.
हम्म.
ओके, अजून काय आहे मग?
अजून.. आहे, बरंच काय काय, तुम्हाला ऐकायला आवडेल का?
हो, सांगा.
मिठी नदीचं नाही का नाव? नाव घेतलं होतं मगाशी आपण.
हो.
ती मुंबईतली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे. तिची लांबी फक्त अठरा किलोमीटर आहे.
पण तरी पण, तिचं कसं ते, नदीचं, नदी नाही राहिली आता, तिचा नाला झालाय. कारण ती खूप, खूप एरिया मधून येते ती ना मुंबईत.
हम्म.
मुंबईतल्या खूप साऱ्या एरियात फिरते ती, आणि नेमकी ती ज्या एरियात फिरते या सगळ्या एरियाच्या आजूबाजूला दोन्ही साईडला नदीच्या झोपडपट्ट्याच आहेत.
अच्छा!
त्यामुळे त्या झोपडपट्ट्या आहेत, नाहीतर कंपन्या आहेत. तर त्या कंपन्याला, कंपन्यातले खराब पाणी त्या झोपडपट्ट्यातली सगळी घाण त्या नदीमध्येच टाकली जाते. हॅलो!
हा, बोलला नाहीत.
हॅलो, हा, हा. तर ते कसं, साफसफाई त्यांना मुंबईला खूप करावी लागते मिठी नदीची, पावसाळा यायच्या आधी. साफसफाई करावीच लागते मिठी नदीची, त्याला खूप पैसे जातात मुंबईचे. मुंबई महानगरपालिकेचे, कारण साफसफाई नाही झाली तर मग, पूर येतो मुंबईत.
अच्छा!
जे दोन हजार पाच मध्ये आलता. तो त्या मिठी नदीमुळेच आला होता, त्याच्या मुळे कारण त्यातून पाणी वाहूनच गेलं नाही, सगळ्यात मेन पाणी वाहून जाणारी ती नदी आहे, समुद्रात.
अच्छा, अच्छा! असं आहे का?
हा, त्या पुराला खुप कारणं होती. हवं तर, ते पुढच्या कॉलमध्ये बोलू आपण.
हो, हो.
हो, ठेऊ का मग आता?
हा-हा.